हॅलो हॅलो.
हा बोला मी कुटुंबाबद्दल बोलत आहे?
हॅलो!
हा आवाज येतोय ना हा कुटुंबाबद्दल बोलतो अ ऍक्च्युली हा मगं कस आहे की माझं छोटं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये, माझी दोन मुलं आणि आम्ही दोघं आहोत अ आणि माझं जे माहेर आहे, माझ्या माहेरी पण छोटी फॅमिली आहे म्हणजे कुटुंब आहे. माझ्या आई वडील आणि भाऊ राहतो आणि माझी बहीण आहे ती दुसऱ्या गावाला आहे त्याच्यामुळं अ मोठी जे कुटुंब असतोय म्हणजे अ एक एकत्र फॅमिली म्हणतात ती फॅमिली जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस माझे काका माझे आजी आजोबा वगैरे सगळ्यां मी एकत्र राहत होतो क आमची फॅमिली विभक्त झाली आणि माझे काका वेगळ ठीकाणी राहायला गेली परत माझे दुसऱ्या काका दुसऱ्या गावी गेले आणि माझे वडील दुसऱ्या गावी गेले असं प्रत्येक जण आपापल्या कामाच्या ठिकाणी स्थायिक झाले आणि ते त्या पद्धतीने राहतात आणि त्यांच जस आ आजकालच्यानुसार प्रत्येक जण आपापल्या कामाच्या ठिकाणी आपल्या कुटुंबाला घेऊन झालेले तस आम्ही आमच्या कुटुंबाला घेऊन इथे राहतोय अ आणि छोटं कुटुंब असल्यामुळें कसं अ त्यांना कुटुंबातले जे मोठे व्यक्ती असतात आणि त्यांच्याबद्दल असे जास्त हे नसते माहिती नसते मुलांना असं मला वाटत, तुम्हाला काय वाटत?
आमचं पण कुटुंब लय मोठं नाही पण छोटच आहे. आमच्या इकडे घरी मी मम्मी पप्पा माझा भाऊ आई असते आमची आमची जॉईंट फॅम ले जा आहे अजूनपर्यंत माझा काका एक्सपर झालेत काकी काकीची दोन मुलं ती जॉईंट फॅमिली मध्ये असं मग काक काका एक्सपायर झाल्यापासून काकी त्यांच्या गावी गेलेत परत तेंचि मुलं फक्त इथं असतात दोन ही दोन मुलं म्हणजे आम्हीच सांभाळतोय तेनास्नी पण परत माझ्या मम्मीच कु कुटुंब माझी आई, मामा दोन, माझे मावशे तीन परत मावशे जणावर एका जागीच असतात ते पा सांगली तालुक्यात आहे
अच्छा!
त्यांना दोन मुला आहेत क आम्ही सर्व म्हणजे काय तर फंक्शन वगैरे असलं जागी येतो फंक्शन वगैरे सेलिब्रेट करत सर्व कुटुं सर्व कुटुंब एकत्र आलं की थोडं भारी वाटतं मिळून मिसळून राहिल्यावर त्यामुळे माझी पप्पा माझे पप्पा आता चाळीस वर्षाचे असतील मम्मी साडेतीस अस आहे हम्म.
अच्छा आणि म्हणजे तुम्ही सगळे एकत्र राहता? तुमच्या आई वडिलांबरोबर भाऊ वगैरे ये
अच्छा आणि तुमची काकच्या मुलांना पण तुम्ही सांभाळता म्हणजे जे तुमची खरं तर बघायला गेल तर तर अशी एक मोठी फॅमिलीज आहे मोठं कुटुंबच आहे. म्हणावं लागेल आणि तुम्ही ते फॉलो करत आणि कसं होत की आपण अ मोठ्या कुटुंबात राहिल्यामुळे आपल्याला आपल्या जबाबदारी पण कळतात. की आपण मोठ्यांना कसं मान दिलं पाहिजे किंवा त्यांच्याशी कसं वागलं पाहि जे आणि कस राहिलं पाहिजे.
ह्याची आपल्याला जाणीव होते ह.
कुुंबाच्या बाहेर कुणाची लग्न वगरे झालीत म्हणजे माझ आता आजोबा आहेत ते आजोबांची माझ्या बहीण आहे सी त्यांच्या मुलग्यालाच माझी मम्मी दिल्या असं तीन बहिणी तीन बहिणी तीन मुली दिल्यात त्यामुळे जॉईंट फॅमिली आहे आमची इकड तिकडे बाहि तसं काय अजून पर्यंतच तेच चाल माझी मला आती नाही फक्त माझा पप्पा आणि माझं काका हे दोनच आहेत. मग चुल चुलत आत्या आहे हा.
त्या कस त्या बाहेर गावात जे त्यामुळे त्यांचा संपर्क नसले कधी जर काय तरर पंशन असल्यावरच येत
अच्छा.
तुमचं कसं आहेब तुम्हाला आत्या वगैरे
हा मला माझ्या आत्या वगैरे आहेत माझ्या वडिलांना अ तीन बहिणी आहेत पण त्या तिघी पण आता सध्या तर नाहीयेत अ ह्या जगामध्ये अ मग त्यांना जसं की त्या वेगवेग ळ्या शहरामध्ये रा राहत होत्या आणि आ सगळेजण कसे आपपल्या कुटुंबाच्या ह्याच्यामध्ये अ खूप असे व्यस्त असतात. कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना त्याच्यामुळे त्यांच्याकड कधीतरी जाणं होत जसं की एखाद काहीतरी अ आपल्या कुटुंबाचा एखादतरी समारंभ असेल या कुणाचं लग्न वगैरे असे ल तर सगळ्या आपण एकत्र येतो. त्यावेळेस तसच होतं आम्हाला पण काही त्यांचा काहीतरी कार्यक्रम असला आणि त्यांनी बोलवलं की मग आम्ही जातो आमच्या कार्यक्रमाला त्यांनी येतो त्या पद्धतीने मग हे एकत्र येण वगैरे होत आणि माझे काका आहेत ते एकाका आहे आता सध्या जिवंत आणि ते थोडे वयस्कर येत. कारण त्यांची जी मुलं आहेत ती मोठी आहेत म्हणजे माझी जी बहीण आहे चुलत बहीण अ तिशीथेनी मुलां लग्न झाले आहे आणि ना तिला नातू पण आलेले आहे माझ्या बहिणीणी. ह बहिणीला त्याच्यामुळे माझे नका अक तसं बघाला क तर सत्तरच्या आसपास असतील. पण अजून पण ते चांगले जातात इकडे तिकडे फिरतात सगळीकडे कामे करतात आणि माझे दुसरे का का आहे ते सध्या या जगामध्ये नाहीे काका ते पण ते काय अर जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेेळेस ते वारलेले होते. त्याच्यामुळे त्यांचा आणि आमचा सहवास आता एवढा जास्त काही झालाच नव्हता बघितलं पण लान असना कारण मला असं वाट कि माझा जन्म यायच्या अगोरच ते कुठले तरी छोट्या मोठ्या आजारा न अ वारले होते मग ते सगळे कसे लांबच अस जेव्हा एखाद्या घररी कार्य वगैरे असेल काहीत कार त्यावेळेस ते आम्ही पण एकत्र येतो आणि त्यावेेळेस आम्ही सगळ्यांना भेटतो आणि खर तो क्षण खूप चांगला असतो की आपण आपल्या अ कुटुंबातल्या लांब राहणाऱ्या व्यक्तींना भेटतो
हम्म आता हेच्याून आता माझ्या परवाच म्हणजे काकाच्या मुलग्याच चुलत काकाच्या मुलग्याच लग्न होतं त्यावेळी हे कुटुंब माझं सगळं एकत्र आलं होत आता दोन दिवस झाले असतील लग्नाला अजून पण घरी याय सगळं सर्व अजून क कसं कुटुंब एकत्र आलं की असं मन मोकळ होते ना त्यांच्या समोर सगळं सगळं आपण सगळं यंजॉय करू शकतो जिनाण बोलू शकतो आता इथून गेले की आणि एक चार पाच महिने तर तेर गा इे येणार नाही
ह
व हे चार दिवस असतात ते त्यांच्यासोबत घालवायचं असं मन असत
हा
ह् माझी पप्पांची हो आई वगैरे आई घरीच असते
अच्छा
कसं आहे पप्पा आमच्या पप्पांचे पप्पा म्हणजे पप्पा आमचं लहान असतानाच वारलेले
म्हणजे आमचा आजजा आमचे पप्पा तरी तिसरी चौथीला होती तवाज आमच्या अजावरले त्यामुळे आम्ही का अजास नाही अजून बघितलवर नाही फक्त फोटोमध्येध्येलेतात ट वगैरे आमच्या सोबत का तु्ही राईत असा दमसर गमालाली
अच्छा
नाही बर
मग तुमची आई फक्त गृहणी म्हणूनच सर बघ घरात बघते आणि तुमचे वडील काम करतात नोकरी करतात का
होय होय मी मी पण नक जतो मला पण जॉब आहे बावला पण जॉब आहे
अच्छा म्हणजे ते एकंदरी तुम्ही तुमच्या घराची जबाबदारी पूर्ण स्वीकारलेली आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे पूर्ण जबाबदारी हे करताय बघताय आणि बाकीचे पण अ मी पण नोकरीच करते अं आणि मुलं शाळेत जातात त्याच्यामुं काय अ सगळी जबाबदारी आपल्याला स्वतःलाच पार पडावी लागते घर आणि नोकरी आणि सगळं बघा मुलांचं शिक्षण वगैरे य
कधी तुमची मुलं म्हणजे कि किती शाळे
अं मुलांच बघायला गेले तर अं एक आहे तो अ तू आहे आता इकडे तू दिल्लीला असतो शिकण्यासाठी पुढचं शिक्षण घेतो येतो आणि दुसरा आहे तो संजय घोडावत मध्ये
बर हा म्हणजे तुम्ही आपल्याच भागातला आहे वाट
हा आणि ते करतात व्यवस्थित त्यांचा अभ्यास वगैरे घ्यावा लागतो बघावं लागतं हेण त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं आणि कसं लहानपणापासूनच ते कसं आहे विभक्त कुटुंबापासून लहानपणापासूनच आम्ही अ म्हणजे आमचे व कुुंब असल्या मु ना त्यांना अस जास्त नातेवाईकांबद्दल माहिती नाहीये, की कणाला काय म्हणायच किंवा कुणाला काय कस बोलायचं काय ते कारण कस अदोगरच्या काळात कसं होत, की एकत्र कुटुंब राहायची सगळे का काका वगैरे म्हणा सगळे आजी आजोबा एकत्र राहायचे. पण आजकाल आता कस सगळे कुटुंब विभक्त होतात, प्रत्येक जण आपल्या कामानुसार आपल्या छोट्या कुटुंबाला घेऊन जात असतात, आपली बाईको म्हणा आपले मुलं वगैरे तेवढेच राहतात, आणि आज आजोबा स चार दिवसा येत जातात, काका पण चार दिवसासाठी येत जातात, आत्या वगैरे म्हणा किंवा मावशी व असा होत राहत त्याच्यामुळे त्यांना तेवढ जवळीकता हवी किंवा जेवढी आपुलकी पहिल्याच्या काळात होती तशी आता आहे असं मला वाट
आता कस आता सर्व जण वेगवेगळ्यागा हे झालेत ना डिवाईस झालेत त्यामु एकत्र यायला थोडा वेळ सर्वजण आपल्या आपल्या कामात वेस असतात. सर्वांचा संसार वगैरे काय असेल क घर प्रॉब्लेम वगैरे ते असं त्यामुळे अथल
हा तर मला खूप सांगायच की कस प्रत्येका जी आपली जुनी जी पद्धत होती किंवा परंपरा होती. ते थोडीशी जपली पाहिजे, आणि पण कुठल्याही कारणानिमित्त सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, सगळ्या कुटुंबातल्या अ होग. व्यक्तींनी आणि तेवढंच ते क्षण हो चालेल चालेल ओके ठीक आहे.